हॅलो हा बोला ना, काय करताय?
का नाही बघा, झालं का तुमचं जेवन?
नाही आज गुरुवार आहे ना तर माझा उपवास असतो.
होय काय?
हो.
हम्म हम्म नाही माझा गुरुवार नसतो माझं जेवायचं आता थोड्या वेळानी.
हो हो, मग काम वगैरे आवरली की नाही?
झालं सगळं झालं बघा, तुमचं गाव कोणतं?
इचलकरंजी कोल्हापूर साईड ला माहिती का तिथं.
हो महित आम्ही सातारा.
सातारा छान आहे मग तिकडं खूप भारी वाटत असेल राहायला आहे ना?
हो गारवा खूप आहे
काय म्हंटला
गारवा खूप आहे म्हटलं इकडं
हो तिकडं आहे आणि वातावरण कसं डोंगरी भाग येतो ना तो त्यामुळे छान वाटतं
इकडं पण आहे तसं पाऊस भरपूर आहे आणि डोंगर पण आहेत तसे
कुठं
तुमच्या इकडं कोल्हापूर
आमच्या इकडं डोंगर आहे पण असं सातारा सातारा कसं पूर्णच अ डोंगरामध्ये वसलेलं आहे ना ते शहर तसं इथं नाही आहे पण असं थोड्या थोड्या ठिकाणीच
हो
म्हणजे ते तुम्हाला माहिती असेल कि ते धुळोबाचं मंदिर वगैरे आहे माहिती आहे का
धुळोबाचं मंदिर ऐकलंय मी ऐकूने
हा रामलिंग धुळोबा असं म्हणतात बघा
तुमच्या तिकडं का
हा तिथं डोंगर आहेत फक्त असं
होय
हम् मग मग आम्ही कसं कर्नाटक बॉंड्रीवर राहतो ना इकडे
हा हा त्यामुळं मग तुम्हाला तिथं सोईसुविधा कुठल्या आहे इकडच्या महाराष्ट्राच्या का तिकडच्या आहेत
अ आपलं इकडं म्हणजे आम्हाला म्हणताय का सगळे रूल्स वगैरे म्हणताय का नियम वगैरे महाराष्ट्राचीचकी म्हणजे कसंय माहितीये का कोल्हापूर इचलकरंजी शहर माहिती असेल तुम्हाला
हो माहितीये की मला तुम्ही म्हणला बॉंड्रीला रहाताय म्हणजे मला वाटलं अजून खूप पुढं
सांगा इचलकरंजी तिथं अ पंचगंगा नदी लागते इचलकरंजी संपते ना तवा पंचगंगा नदी त्याच्या पुढे नदी ओलांडून चार किलोमीटर पुढे आम चं गाव आहे मग तिथून परत एक छोटं गाव आणि मग कर्नाटकच चालू होतं सगळं
होय काय?
ह महाराष्ट्राचेच सगळे नियम अटी वगैरे पण म्हणजे आहे आणि इथं कसं लोकांना मग दोन्ही भाषा बोलता येतात मराठी पण आणि कन्नड पण
हम्म हम्म
हम्म असं
तुम्हाला येती कन्नड
हो येते की म्हणजे आमचे पाहुणे वगैरे सगळे हे बोलतात कन्नडच आणि घरी पण आमच्या बोलतात
हा घरी बोलतात म्हणल्यावर मग काय प्रॉब्लेम नाही येतो
अ म्हणजे पहिला आम्ही कसं प्रॉपर पहिला कर्नाटकचेच होतो मग नंतर असं कामासाठी वगैरे आजोबा इकडे आले होते मग ते इकडंच स्थायिक झाले त्यामुळं आम्ही पण मग इकडच असं झालं
हा हा बरोबर आहे
हम्म तुम्ही मग मूळ साताऱ्यातच राहताय काय मूळ गाव
हो सातार साताऱ्यामध्येच.
हम् हम् हम्.
इकडं कधी आला का नाय फिरायला?
मी खूप वेळा म्हणजे बारामतीमध्ये माझा मामा आहे ना.
बर बर.
म तो शिक्षक आहे तिथं म्हणजे तो पण आमच्या हीकडचाच हाय पण तिकड त्याला असं नोकरी लागली हिकडल्या शाळा पेक्षा कसं तिकडं तो आधीपासून तो पहिला राजस्थानला होता ना शिकायला.
बर खूप लांब होते मग ते.
आ म्हणजे आमच्या कास्टचं म्हणजे आ जैन आहे ना आम्ही तर ते अ शिबिर मधून त्याचं पूर्ण शिक्षण म्हणजे बीएड पर्यंत सगळंच झालय. बीएड डीएड.
होय का.
पीएचडी वगैरे सगळं, तिथच झालय मग तिथून इथं जॉबला तो आला आणि ते विद्याप्रतिष् त्यांचं पण चांगलं आहे ना म्हणजे सं
हो माहितीये की शरद पवार त्यांची
हा मग तो तिथेच प्रोफेसर आहे बारामती ते तिकडं
होय का.
हम्म हम्म.
हम्म हम्. चांगलय विद्याप्रतिष्ठान खूप मोठय आवो.
खूप म्हणजे खूप आता ते राहतात तिथंच ते सात गेट आहेत. आणि ते जातात गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल ग्राउंड म्हणजे ते अजित पवार अं दादा होते ना ते. त्यांचं ते झालं निधन त्यावेळी अं त्यांची अंतविधी केलेली ते ग्राउंड त तिथच सगळं आहे म्हणजे तो तिथच राहतो, शिक्षकांना अपार्टमेंट अस ते किंवा तिथं हाउस किपींगला असणाऱ्या लोकांना अपार्टमेंट, आणि शरद पवार यां चं ना म्युझिअम पण आहे तिथं खूप म्हणजे खूप छानय आणि मेनाच अस त्यांचं असं पुर् पुतळा तयार केलाय यशवंतराव चव्हाणांनी. तो म्युझियम मध्येच आहे आतमध्ये.
मी गेलेले ना बघायला त्यावेळेस नव्हता त्यांचा. त मेनाचा पुतळा म्हणून म्हणलं कधी केला तूम्ही?
खूप वर्ष म्हणजे मी आता अं एज्युकेशनच करतेय सोडा. इंजिनिअरिंग ला आहे आणि ज्यावेळी माझी दहावी झाली त्यावेळी ते केलं. म्हण पाच सहा वर्ष आधी.
हम्म हम्म.
मग तुम्ही गेलेला का ते म्युझियम बघायला.
हो मला आता चौदा वर्ष तर झाले बरोबर.
हा मग नाही त्यावेळी नसल आता पाच सहा वर्षाच्या आधी
त्यांना जे पुरस्कार वगैरे मिळालेले वगैरे स सगळं ते हा. ते काचचं वगैरे सगळं करून त्यात ठेवलेलं ते, खूप मोठंय पण ते.
खूप म्हणजे खूप असं दोन मजली दोन नाही तीन काही तर आहे आणि अं म्हणजे त्यांना ते कुठल्या कुठल्या परदेशात गेले तिथून आणलेल्या वस्तू त्यांना दिलेल्या भेट वस्तू किंवा त्यांना सन्मानित केलेले पुरस्कार हे असे सगळ्या हा सगळ्या गोष्टी
बरोबरय तुमचं त शिक्षण चालू आहे का आत्ता?
हा माझं इंजिनिअरिंग चालू आहे.
हो काय? लग्न झालंय तुमचं?
न्हाई, अह्ह नाही अजून.
होय.
तुमचं झालं असंल?
हो झालंय माझं. मला एक मुलगीए.
हह व्हय.
हम्, अंह्हह्ह हअ कुठल्या कॉलेजलायत? तिथंच आहे का तू?
इच्चलकरंजितच. हो.
होय.
म्हणजे मी जॉबला होते त शिरवळला. तुमच्या इकडेच ते शिरवळ नाही का सातारा जिल्ह्यातचएत? हा पुण्या जात्तान्ना त्ते, म तिथं होते जॉबला मी. एक वर्ष होते फक्त एंटर्नशिप होती कॉलेजची.
बर बर.
हम्म, त्यावेळी तितं होते राहायला.
मग तुमच कंप्लीट झालंय काय इंजिनिअर अजून चालूय म्हण
एक वर्ष राहिलंय.
मग त्याच्या आधी इंटरशिप झाली का तुमची?
अ सुट्टी असल्यावर त्यां करतातच मग तिथंच कसं अं जॉब जॉब त्यामुळं मी एक वर्ष एक्सस्टर्नल केलं. म आता लास्ट इयर आहे त्यामुळे मंग यावं लागलं. हं, हम्म, चा तिकडं म्हंजे कंपन्या तुमच्या इकडंच ऐत ना सगळ्या?
होओ, जास्त पुण्यात, पुणे मुंबई
पुणे मुंबई पण आहेत बऱ्यापैकी साताऱ्यात म्हणजे असं कोण गेलं तर उपाशी नाही राहू शकत. साध्यातला साधा माणूस पण कमवू शकतो तिथं. असं काही नाही.
हहहहह हअ
खरच की, शिक्षण पाहिजे होय शिक्षण पाहिजे की, नाही पण म्हणजे तितं मी होते ना राहायला तितं दहावी वर खूप पण कंपनीत घ्यायचे ते, जॉबसाठी. नोकरीसा पण
पण ते कसं काम पण तसच असतं ना ओ शेवट
हा आठ तासाचं काम कंटीन्यू उभा ऱ्हाउन
हा, मग ते काम पण तसच असतं पेमेंट पण तेवढं नसतं ना ओ आता
पेमेंट किती होत माहितीये का? फक्त त्यांना, बारा, तेरा हजार एवढंच होतं.
मग अपडाऊन करणे सगळ्या गोष्टी म्हटलं तर
णजे त्यांचं बॉसपीस होते कंपनीजे, त्यांचे बॉस आन् त्यांचं जेवण नव्हते, फ्रीज होती. मग ते तिथल्या तिथल्या लोकांना बरं पडते ना? का तर काय असं म्हणजे घरात बसून काय करायचं म्हणून एक त आठ तास जाऊन आले की वरचं काय अस तेच काम करण्यासाठी
हू हू
म्हणून तिथल्या लेडीज सगळ्या म्हणजे मी ज्या अपार्टमेंट मध्ये बिल्डिंग मध्ये राहत होते ना
हा
तिथल्या सगळ्या जायच्या आणि मुली पण लांब लांबन येऊन म्हणजे ते पाली वगैरे नाही का
बरं
तिकडून पुणा सातारा कराड तिकडून मुली त्या कंपनीत होत्या कामाला
होय का
ते त्यांची बस इथं लोणंद पर्यंतच आहे पण लोणंद लास्ट स्टॉप आहे वाटत त्या बस कंपनीचा त्या म आम्ही राहत होतो तिथ जवळच होत खूप म्हणजे खूप जवळ असं आमच्या रूम मधून दिसत होती कंपनी
होय का म्हणजे तुम्हाला दोन चा काय प्रश्नच नव्हता म्हणजे
नाही पण तरी पण कंपनीची बस येतेच घ्यायला आपल्याला कारण त्यांच टायमिंग कस अ वेगळं होतं ना कि सकाळी सव्वा पाच ते सकाळचं सव्वा पाच ते दोन असं होतं आणि दुपारी दोन ते साडे दहा म रात्री आणि लवकर सकाळी काय अस ट्रान्सपोर्ट च नसतेच ना सुविधा त्यामुळं होत ते आणि कसं तिथल्या तिथल्या लोकांना म्हणजे तिथले स्थायिक आहेत त्यांनाच ते परवडतं लांबून राहणाऱ्यांना नाही म ते रेंट आणि मेस हे ते जातच जे जेवणाला ह्याला त्याला पैसे
ताना म तुम्ही काय मेस लावलेली का तिथं
नाही आम्ही आमच आम्हीच बनवून खात होतो इकडूनच सामान नेलेलो आम्ही सगळं
पण ते टायमिंग जुळायला पाहिजे ना आता तुम्ही पहाटे जायच्या आणि दुपारी यायचा
मग एक टाइम जेवण कंपनीत असायचं
होय
हा कंपनी कडनच जेवण होत एक टाइम म आम्ही एकच वेळ बनवत होतो घरी
संध्याकाळी सकाळी असं
त्यामुळं ते प असं काय म्हणजे त्या कंपनीत मी लई दिवस नव्हते सोडा लईत लई किती एक दीड महिना असणार फक्त
होय का
पण तिथनं मग मी सोडले दुसऱ्या कंपनीत ते विप्रो कार्या आहे ना तिथं म तिथं कसं ते म्हणजे एमएसी पण आहे आणि चांगली पण आहे ना ती कंपनी
हा
त्यामुळं तिथं असो म तुम्ही घरीच
हो मी घरीचये
हा का
बस घरात इथं कसं शहरात एकटीला मुलीला सोडून कुठं काय करता येत नाही जाता येत नाही असं होत ना
होय त्यांच असतय आ हो. इथं मुलींच जरा असं प्रॉब्लेम झालेत.
हा म्हणजे सोबत आपण राहावं लाग त ना सारखं. आणि आजारी पडली नाही आता आठवीला गेली पण आता आजारी पडलं केलं की तीन, तीन चार, चार दिवस सुट ट्या पडतात ना मग
होय मग तेवढं देत बी नाहीत आहो कंपनीत किंवा कुठं.
कुठं गेलं तर एवढे दिवस कशी सुट्टी देणार? आणि काही ना काही चालू राहतच ना सारखं.
होय.
काय म्हंटला?
हॅलो! हम्म.